हम्म बोला कि. अ हो झालं की आत्ताच झालं.
हा हा हा. म्हणूनच फ्री नव्हता वाटत नाही वेळाय. एक दीड वाजता.
आपला मला वाटतं परवा दिवशी झालता कॉल काल नाही झालं ना.
होय काल नाही काल तुम्ही बिझी होता वाटत ना.
म गावाला
हा हा हा असं तेवढं ते एक दिवस दोन दिवस चालायच.
तेच कि आणि प्रवासात असली
नाही होत नाही होतच नाही ते ते बघाय च काही हे इकडे लक्षाचं होत नाही. कट होतय हा असू दे होय.
त्यामुळे म्हणलं. नकोच तुमच झाण का जेवण?
नाही आत्ता दुपारी करते एक दीड वाजता. हम्म होय नाश्ता करून मग दुपारी जेवायचं.
होय.
हम्म.
पिल्लू काय खेळत
खेळायला लागले म्हणून बसले बोलत होय.
अ ह
काय मग तुमच्याकडे वारी वगैरे येते का तिथं.
वारीच असत की छान असतं आता प आळंदी हेत अ लोणन लावती काल रात्री.
होय मग तुम्ही जातय का असं बघायला तिथे. नाही मग तुमच्या तिथे पाई येत असेल ना जाताना. क ताई हा हा हा मग. हा जाते तेच ना आमच्या इकडे पण काल एक दिंडी सोळा आला होता जाताना मग इथल्या एकानी काय पोहे वगैरे अस त्या प्रवाशांना देतात ना करून. त्यांच्या सोबत त्यांची ज स वगैरे थोडे घेऊन असे फोटो वगैरे काढले छान असतय ना ते.
एक वेगळा सोहळा असतो का हो ते भजन वगैरे ते सगळं.
किती छान आनंदात असतात ते नाचत वगैरे. तिकडे खूप वरतीय ना आता.
खूप म्हणजे खूप गर्दी आता सगळे रस्ते बदललेत बघा.
बदललेत आणि छान के पण ते पालखी सोहळा जरा अस हेला दिस तय ना युट्यूब ला वगरे नेटला म्ह छान वाट
हा ब तर म्हणजे त्या वारीत गेलं ना त्यांच्याबरोबर आपण किती चालणार काय समजत नाही बघा इत वेळच फेशनेसपणा.
असतोय आणि माणसं तर किती वयस करत असतात तरी आजी आजोबा सगळे असेच तरी पण जातात
तेच की एवढे दिवस चालतात आणि
होय चालतात थकत नाही काय नाही तरी पण काही लागलं केलं तर असतात हे पण
हो पण आहेच की जरी स्वतःची तब्येत पण महत्त्वाची न होते चालणं तर व्हायला पाहिजे ना
होय होय होम
तुमच्या तिकडून दिंडा येत असतील कि
होय होय येतात ना इकडून जातात ना कोल्हापूर वून सगळे मण अ्न सगळे चालूच असतात जरा जरा जरा ते जास्त मग लई पकलं असेल तर ते गाडी पण असते वाटते ना ज असं थोडा वेळ निेऊन मग थोडं
ह छोटी गाडी असती ती सामान ठेवायला असते ना तिकनी घेतलेली थोडं बसतात मग
बसतात मग कुणाच काय चालू असते सगळं स मग ते ठिकठिकाणी थांबवून मग तिथे जेवण केलं जातात ना
हो ते बनवतात तिथ आणि े देणारारे पण खूप असतातो म्हणजे असं वारकऱ्यांसाठी देणारी लोकं खूप असतात
असतात होय होय हम्म छान असते पण ते आता बघूनच आपल्याला आनंद हो दे एवढा वग तिथं जाणार्यांचं काय किती छान वाटतं असेल त्यांना
फ फार फार एक एनर्जी मी पंढरपूरचीच आहे हो हो हो
छान आहे की मला मी अजून बघित
आमचं नाही केलं पंढरपूरला तुम्ही कधी
नाहीच ना मला अजून जाणं झालेलं नाही आता पणला मुलगा राहान आहे त्यामु मग म्हटलं जाऊया आपण एकदा तरी माझी मम्मी हो निवांती इत वेळ जायचं म्हणजे दर्शन पण छान भेटेल आणि
हो
तीच ना
वारी तुम्हाला नाही काय दर्शन वगैरे होणार
नाही होय नाही तेच ना इतर वेळ जायचं मग जाऊन बघून इथे मला जायचं ती खूप इच्छा आहे तिकडे एक पंढरपूरला जातात पंढरपूरला
जवळ आहे तसं कोल्हापूर पंढरपूर तो तरी पण कसं काय आला नाही काय माहितीय
इकडे आत्ता काय लग्न माझे चार पाच वर्ष झाली सोडा पण तरी नाहीच आणि माझ्या माहेरचे वगैरे सारखं मालगाव
मालगाव म्हणजे नाशिक का
अ नाही नाही मिरज मालगाव सांगली
सांगली का
हम्म तिकडे येते
होय
हम्म मग तिकडून जायच
कोल्हापूरचे ते सांगलीचे खूप वारकरी असतात पंढपूरला आमच्या घरात पण वारी भरतात ना खूप लोक तिकडची कागल कोल्हापूर तिकडची भरपूर आहेत आणि प्रत्येक वर्षी येणारे असतात
हम्म हम्म हम्म हम्
आता पंढरपुरात वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा पण किती ती उपलब्ध केली पहिलं नव्हतं हो काय
हम्म हम
आता भरपूर आहेत पण सगळ्यांना छान उत्साह पण असतो जायला इथे अटेंड पण करतात थोड जर थोड्या अंतरावर जाऊन तेवढं त्यांच्या सोबत चालल्यासारखं ते पण छान वाटते सहकार्य करायला लागले आता भरपूर जण हा होय
पंढरपुरात मंदिर पण खूप आहेत म्हणलं
आहेत का हम्म हम्म
तिथे बघायला खूप आहे गजानन महाराज
हम्म हम्म आता आता नवीन नवीन झालेलं का शेगावला जाऊन आली की होय होय
त्यांचं आहे ना तिथं ते
हम्म हम्म हम् शेगावला जाऊन आली मी छान आहे शेगाव मध्ये
त्यांची स्वच्छता खूप महत्त्वाची
स्वच्छता चांगली आहे
हो ना तसच इथं मंदिर ना तिथं तिथं पण स्वच्छता तशीच आहे
हा हा हा प्रवासी वगैरे असून सुद्धा एवढं छान ठेवणं म्हणजे पण चांगलं
हो
मेंटेन एवढं छान करणं
तिथं झाडाचं एक जरी पान पडलं तर लगेच उचलतात
हम्म सेवे करी ते पण ठरू
ते विके असत
थोड थोड्या दिवसानी प्रत्येक गावची सेवा करायला येतात असे चांगलं असतय हम्म होय
आता वारी झाल्यावर जाता का पंढरपूरला
माझी आ नेहमी जायची तर त होय चाली पा पास जायची ते पंचमीच्या वेळा असत ना पंचमी नाग हा पण जातात बघा त्यावेळी जाते ती हा जाते पण आता तिला चालण होत नाही घुडग्यामुळे मग नाही पाठवत मग जाताना जर रिस्क असते ना जर जायच कोण जबाबदारी पण नाही म्हणून आई
पण असते तेवढीच
आसस्.. ते म्हणून न्हाई आत्ता एक दोन तीन वर्ष झालं न्हाई पाठवलं तिला नाहीतर पायी चालच जायची. ते अशा आज्ज्या आज्ज्या मैत्रिणी मैत
हम्म.
एकत्र यायच्या आन् ठरवून जायच्या एक दिवस. अच
हो ना.
हम्म. म आता न्हाई जात ते. त्यामुळे माहितीय पण आम्ही कधीच नाही गेलो ना.
तुम्ही जाऊन यायला पाहिजेत.
येणारे येणारे आता जाय मला तिकडे एकदा जाऊया म्हणले जाता बघू कधी तय वेळ आल्या शेट पण घडत नाही म्हणतं ते
अय ते नशिबत लागतं
नशिबात लागते, जायचं आता म
तुम्ही तिथं देवीला वगरे जात असाल सारखं.
होय होय इथे जाऊ जाणं होतंय आमचं सारखं. कोणतरी आलं की सोबत त्यांच्या जाऊन ये दर्शन घेऊन यायचं. परवा आम्ही गेलो होतो तेव्हा छान दर्शन मिळालं आमाला इथं. गर्दी असली शुक्रवारी वगरे रविवारी वगरे होय होय. शुक्रवारी रविवारी गर्दी खूप असते. रविवारी रविवारी तर जास्त, सुट्टी असल्यामुळे चांगला प्रवास वगरे पण तिकडचं लगेच
हो.
हम्म. आणि तिरुपती वरून आलेले तर काय
तिथल्या गावातल्या लोकांना वगरे दर्शनाचा टायमिंग वगरे पास बघून सोडत ात वगरे असं काय का?
नाही. कंटिन्यूच कायम चालूच असते. फक्त रांगेतून आणि ह्याच्यातून थोड वेळ मिळते, वेळ लागते ना. तसं काय नाही. सगळ्यांना क सगळे सेमच लांबून येणारे पण अ
गावातले लोकं एत का नई
हम्म हम्म. होय. तसं काय न्हाई. तेे सगळे असं फ्री असतात सगळ्यांना जायला परवानगी असते.
आपलं आधार कार्ड दाखवलं ना तिथलं स्थानिक दहा ला आणि सकाळी पण साडेपाच सहा ला काहीतरी आहे बघा.
हम्म हम् हम्. आणि बाहेरून येणारे कायम
हो. त्यांचं कायम
हम्म. चांगलाय पण. हम्म. होय होय.
असं काहीतरी पाइजे. तिथलं कोल्हापूरच्या लोकांनी काहीतरी असं करायला पाईजे.
करायला पाहिजे. नाही कंपल्सरी सगळ्यांनाच आहे दर्शन थोडा काही प्रॉब्लेम नसते. दहा अकरापर्यंत काहीतरी चालू असते रात्री. गर्दी खूप असते. होय होय. होतेय की होतेय. ते कुणाला जास् रांगेतून व्यवस्थित दर्शन घ्यायचंय त्यांना होते ज्यांना नको आए त्यांनी मुख दर्शन बाजू तिथून घेऊन जातात मग ते. तसं पण असतं. हम्म.
ह.
बलपुतत काय? बलपुतत हम्म. म काकच नाही कुठं टाकलास तू? खेळतोय की त्याच असते सुरू
बेडबॉल हगरे
अॅटबॉल नाही एवढा अजून नाही त्याला खळतस बाहेर आणि जरा कटरी वगैरे आहेत भरपूर दारात त्यामुळे ते जरा बॉल टाकायला कटरीत जात ते म ते सारखं घाण हा तसलं कुठं करायचं म्हण त्या नाहीच पाठवतनार होा मग आता जे काय असेल तेवढंच ह चां पाऊस आहे आता अंतर कि अंतर हम्म हम् नाही नाही आता तिकडे
हो आहे की पाऊस आहे सकाळी तर होता चांगला
हा हा हम् झाकलं बघ ह
कक
ते बनी हाय छोटा अस टडी त्याला वर पांघरून घालून झोपू म्हणते
होय त्याला ते बसून गेम खेळायचे ते आणायच्या काहीतरी म्हणजे जोडायचं वगैरे
गाड्याने खेळत होता एवढा वेळ स्वतःच एकटा् गाड्याने खेळत हो हा हा कोण आ वयाचे आता आम्हीच तेवढं त्या त्यासोबत खेळता त्यांची पप्पा आलीी जास्त ऍक्टिव्ह होत हो आले तर अंत्रुय हा
होय
ह चालते चालते करते मी परत फोन तुम्हाला
जी ज
हॅलो
हॅलो
हा मी करते म्हणलं परत फोन इ आल्या कुठ सोपल्या इ